हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो.
हाता यायल का आवाज यायला येतय आवाज
हम्म मग अशी पूर्ण हो पूर्ण आवाज ब्रेक झाला होता काहीच आवाज येत नव्हता.
अच्छा अच्छा नेटवर्क मध्ये न. मी किती वेळ हॅलो हॅलो करत होती अच्छा.
हम्म झाले जेऊन बीऊन
हो जेवण झालं नच आताच तुझला?
झालं झालं आमचे झाले आताच झाले कामा बिमा सगळे.
हो काम झाले सगळे. मज चालेू. इकडे नाहीे सध्या पाऊस वगैरे होऊन आहे तिकडे आहे का?
हम्नाही पाऊस गरमी वाहिली फक्त
हो इकडे पण वातावरण गरमच आहे म्हून आहे ना त्याच्यामु
जास्त गर्मी राहिली काय माहित पाऊस कधी ते
इकडे तेवढं नाही आहे म्हण. इकड तेवढं गरम नाहीये नॉर्मल आहे म्हणजे उऊन पण सगळ इकडच नाहीये.
नाही कड कोण नाही पण गरमीला वयला लागली.
पाऊस येऊ शकते मग त्यामुळे जास्त गरम होत असेल तकडे हम्म पुननच गरम होतय. घरचे कसे आहे.
बर तिकडं कसे आहे.
इकडे पण सगळे चांगले आहेत.
मग अजून काय चालय बाकी
हमकी काय नाही आरामचले
बरं कुठे गेलते मग तुम्ही फिरायला फिरे
आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो फिरायला
उन्हाळ्यात गेली इथे कुठं कुठं?
हवच ह मी प बुद्धगया वगैरे बुद्धगया सची नेपाल मंबोनी कपिल वस्तू लखनऊ अल हा. बऱ्याच ठिकाणी गेलो होतो आम्ही हो ना स्पेशल गौतम बुद्ध ठिकाण बघण्यासाठी गेलो होतो आम्ही
हम्म वेगळे काहीतरी
हम्म भावाचं लग्न झालं ना यावर्षी मग त्याने ट्रिप काढली होती.
ब्रेक कयलाावा किती फॅमिली ट्र्रीप
हा फॅमिली ट्रिप
हम्म
नवीन होवीन या आम्ही दहा दिवस बाहेरच होतो.
दहा दिवस.
हा
बरं आहे ना मस्त हा म्हण फिरायला घेऊन गेले.
हा मग त्यांना फिरायला नेलं होतं आ म्हटलं. परत म्हणतील ते आम्हाला कुठून येल नाही काही नाही.
तस तर होतेच मग
होन आम्हालाच नेलं नव्हतं ना मग आम्ही बोलून दाखवतो त्याच्यामुळे आम्ही सांगू शको. शकतो की बाबा परत म्हणतील मग
न्याव किरायला.
हा तुम्ही आम्हाला कुठंच नेलं नाही फिरायला असं होत ना
हा तुम्हाला नेर नवते का पुढ शिरायला.
नाही ना आम्हाला कुठच नेलं नव्हतं आमची शाळा चालू झाली होती.
कायच चालू झाली होती तुमची.
हा आमच्या घरचे टीचर आहेत ना त्याच्यामुळे लग्न झालं की तिथून काही दिवसांनी शाळा चालू झाल्या. मग आमच्या सुट्ट्या संपल्या
शाळा.
हम्म
नंतर काही जाणं होत नाही.
ठ गेलो नत नाही. नवीन नवीनच होते मग परत कुठंच होत नाही मग घरच. घरचच होत नाही आपण तथे बाहेरगावी राहा लागते ना अजून काही नाही करयत.
जॉब वगैरे काही
नाही सध्या तर घरीच आहे तुम्ही काही करता का?
मी ट्युशन घेते मुलांचे.
अच्छा मस्त आहे घरच्याकरी
हम्म घरच्या घरी सकाळची जातय उठल्या संध्याकाळची जातय. हो टीचर्च.
हो चांगलं आहे ना
नवीन नवीन सुरू केलं आता आठ पंधरा दिवस झाले तर न मु
अच्छा मस्त वाटतात हळूहळू एकदा आपलं माहिती झालं की मग काय मस्त आहे ना ते घरीच चांगलंय आपण कुठे जायचं काम नाही काही नाही.
सध्याकाळची कामं होतात संध्याकाळची बी होतात.
हम् काम वगैरे करून मिळस दिस ते हा
नाही छान आहे ते भर झालं कर
घरच्या घरी बाहेर जायचं काम नाही. घराच्या
माइंड फ्रेश राहते.
हम्म पहिलीचे, चौथीचे, दहावी, नववी, सातवी अशे
दहावीचे पण आहेत का? अच्छा
तुनला इंग्लिश मध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, त्याचे सबजेक्ट
चांगले म्हणजे अ प पाचवी, सहावी पर्यंत जरी ठीक आहे, म्हणा म्हणजे होऊ शकत जस पण दहावी वाल्याचं म्हटलं, चांगलं शिकवाव लागतय ना.
दहावी वाटायला चांगले शिकवायला लागते. नाहीतर अवघड आहे ना दहावीवाल्यांच सायन्स तरी घ्याय सोपं थोडं
हो आर्ट खूपच अवघड आहे म्हणजे सगळं मराठीतूनच दिखाण खूपच असते त्यांना जास्त प्रमाणात लिहावंच लागते
म्हणून, काय पहिली, दुसरी वालायचं काय वाटत नाही,
ह हो तेच नॉर्मली असते ना त्यांचं आपण शिकू शकतो काय?
आजपासून पहिली कारायच दोघ बहीण-भाऊ हम्म बैन हाय त्याला? चौथीला, मुलगा आहे छोटा पहिलीला म्हणे म्हणजे पाच वाजता संध्याकाळी.
तेच तर म्हटलं हळूहळू माहित झालं ना, कि हा बरं झालं म्हणा ते.
येतात बसतात काय हा आजूबाजू हे सगळ येतात जे लेजर स्टुडंट बघितले ना आर्धेश ते आमच्या शेज शेजारचे
अच्छा
जवळपचश घराच्या म्हणजे एक घर आहे ना, त्या घराच्या दुसर्या आड घर रा त्याच्या शेजारी परत स्टुडंटच घर एकच लिनीत घर
चांगलंय ना नाही मग ते शाळेत वगैरे गेले की सांगतात ना मग.
हम्म सांगतो बी चालो आम्ही इथूनच जातात रस्त्यावरून घराच समोरून जातात
अछा चांगलंय चांगलंय.
हम्म
म्हणजे त्यांनी जर सांगितलं तर त्याना बाकीच्या तर विद्यार्थी वाढतात पण,
ते एक दोन एक दोन ओळखी झालेत ना तसे
हम्म, आता तसच होत मग ते एकदा माहिती झाली ना की मग काही टेन्शन नाहीये.
हम्म एकाच्या एकाच्या ओळखीने
बरं लग्न झालंय का तुमचं?
हो लग्न झालं एक महिना झाला लग्न होऊन.
अच्छाचा तुमचं पण मग नवीन नवीनच लग्न झालेलं आहे. तुम्ही गेले नव्हते का मो फिरायला?
हो आम्ही गेलो होतो.
अच्छा
हम्म आम्ही गेलोत आम्ही पण गेलो होतो आमच्या यांना पण सुट्ट्या नसतात लवकर फयना्स मध्ये आहेत ना
अच्छा नाही बर झालं ते जाऊन आले ते
हम
कसं आहे ना आमचे बाऊजाई बोलते तुम्हाला माहितच आहे ते
ह
त्याच्यामुळे आम्ही नेऊन आ तुम्ही तरी तुम्ही तरी सांगता असाल पण ते बोलते ना मग मामाचीच मुलगी आहे ना आमच्या
हा
आम्ही जवळचीच केली म्हटलं खूप तोपाात बसवग आपलीच ह म्हणून मग आम्ही आमचीच केली तिला मारू भी शकतो ना आमही
हा ते तर हा बर नाही मला आताची इथं दिलेला आत्त्याचेथं दिलेलं तेवढं काय टेन्शन आहे मला
हो का आमच्या सारखंच आहे मग तुमचं आम्ही मामाची तुम्हाला आत्ताच येत दिलं
बबर बर म थोड्या वेळात लावू का नंतर पलीस स्टुडंट आलेत हा हा चालते चालते स्टुडंट हा स्टुडंट आलेत ् मम्मीला घेऊन मम्मीला घेऊन
अच्छा अच्छा सासुबाई नाहीत का मग तुमचा
आहेत ना बोलवायला तेच
दोन मिनिटं बोलू द्या म्हणून सांगाल त्यांना
ते परत म्हण तिना असं बरोबर नाही वाटत स्टुडंट आल्यावर
अच्छा हो असं बनवू शकते सासु सांगू शकत नाही आपण काय बोलते
नाही सांगतात सगळंच सांगतात मला ते बी शाळेजवळ जातात ना मग सांगणार असं कर मग मुलांना असं म्हणायचं असं शिकवायचं पेपर घ्याय कस स्टुडंट त्यांनीच जमा केली मला काय एवढं माहित नाहीतलं
अच्छा अच्छा चांगले आहेत का मग
हा स्टुडंट त्यांनीच जमा केली
बर बरं
स्टुडंट आले बसले त्याला सांगतात हा बरचा फोटा आहे मग सांग असटला का नाहीकररा ओळखीतल्या कोणी असेल तर सांगा त्यांच्या ओळखी ने लय लेकर आलीत
हो का
मला काही काही एवढं माहित ना हम् त्यांनीच घ्या
हम
कवर मला का विषय मला म्हणलं घरी बसून तरी काही तेवढंच माइंड फ्रेश
बर वा
ह चालते
बरं बरं पायवा नग होत हॅलो! हॅलो! हॅलो!